हा बोलते.
हा काय करलं.
का नाही ब बस का बस.
हा हा मग काय जेवण वगैरे झालं.
जेवण वगैरे.
हम्म मग आता कसं पावसाळ्याचे दिवस आहेत.
हा
तुमच्याकडे आहे का पाऊस?
पाऊस होता ब आता दोन तीन दिवस झाले नाहीये.
नाही हा. आ ज सगळीकड अस ऊनच पडले सोड खर अस. हो मग तुम्ही असं नॉनव्हेज वगैरे खाता का.
खातात की.
हा मुलांना म्हणजे आता त म्हणजे लहान मुलगा ना तुझा मग त्याला सुरू केलेस का नॉन व्हेज तू
त्याला म्हणजे तू हातच आहे ना ख.
खात नाही का तू ह मग जर त्याला तू असं आता चिकन म्हणजे जास्त आपण चिकनच चिकन मटण खातोय.
एक
हा मग त्यामध्ये कस जर लहान मुलांना म्हण किंवा मोठ्यांना पण आवडतोय अस जर तू त्याला अळणी भात करून दिलीस चिकन अळणी भात हा तर मग असं म्हणजे विला पण अस. चांगला आहे आणि पौष्टिक आहे ना ह आणि कसा आपण मुलांना इंद्राया आणि तांदूळ घालतच असतो म्हणजे लहानपणापासून इंद्राय हा इंद्रायण तांदळाच्या पेजी पाासून मुलांच्या म्हणजे जेवणाची सुरुवात हो आणि तिथूनच म्हणजे तोच भात असतो ना मुलांना खायला म्हणजे माझ्या मुलीला पण तो हो इंद्रायणीच देत तो भात हा म्हणजे कस चवीला पण अत्यंत म्हणजे सविष्ट असतो इंद्राणी भात आणि मऊ होते ना लगेच तो आणि जास्त वास सुगंधिवास त्याचा होतोय त्यामुळे कसं अ मुलं जास्त खायला बघतात मग तू जर मुलाला त्या अळणी भात तुझ्या खायला घातलीस तर मग बघ करून पौष्टिक आहे आणि असा कसा चांगले म्हणजे वास पण झाला म्हणजे मुलांला पण असं नाही का म्हणजे तुम्ही पण घरातले सगळे खाऊ शकताय
अणीभात हा मग कसं करायचं जर आपण चिकन पहिल्यांदा च चिकनचा रस्सा म्हणजे अळणी जो रस्सा असतोय तो म्हणजे आपण तयार करून घ्यायचा मग तो चिकनचा रसा बनवण्यासाठी आपल्याला जेवढं आपण चिकन घेतो एक किलो किंवा दोन किलो ते स्वच्छ धुून घ्यायचं आणि त्यासाठी आप आपल्याला मग कांदा लागतो एक मोठा आणि आलू लसूणची पेस्ट लागते एक हळद एक चमचा लागतोय मीठ चवीनुसार तेल मोठे चमचे लागते दोन तीन आणि पाणी काय आपण गरजेनुसार हम् म्हणजे करवू शकतोय आणि मग कसं करायचं पहिल्यांदा काय करायचं चिकन मॅरिनेट करून ठेवायचं म्हणजे चिकन धुतलीस की त्यात चन ला हळद मीठ चोळून एक पंधरा मिनिट बाजूला ठेवून घ्यायचं हा आणि मग काय करायचं एका पातेलात तेल गरम करायचं त्यात तो चिरलेला कांदा आले लसूणची पेस्ट कांदा असा गुलाबी होपर्यंत परतून घ्यायचा हा आणि जे आपण मॅरिनेट के करून करत ठेवलेलं चिकन आहे ते च पण त्या का पातेल्यामध्ये हो ओतायचा मग कसं ते एक दोन तीन मिनिटं परतून घ्यायचं आणि पाच ते सहा मग मिनट वाफेवर ते चिकन मंद गॅसवर शिजत ठेवायचं मग त्यांमध्ये कसं त्याचं पाणी सुटतं चिकनला हा मग कसं एकीकडे दुसऱ्या बाजूला पाणी आपण तेच पाणी जर असं आटत आलं कण चिकन मध्ये आपल्याला माहित आहे की ते चिकन मधलं पाणी आटत आलं की त्यात आपण गरम पाणी तो मग ते हा अ मग ते त्याच्यावर काय करायचं चिकनचं पाणी आटलं की त्यात गरम पाणी घालायचं आणि साधारण एक वीस ते पंचवीस मिनिटं चिकन शिजवून द्यायचा मग काय करायचं नंतर न आपण जो चिकनचा स्टॉक म्हणजे जे चिकनचं पाणी य ते वेगळं करायचं आणि ज्यामध्ये ते चिकण आहे ते वेगळं करायचं हा आणि चिकन् थोडे त्यातलं एक दोन तीनच पीस घ्यायचे शिजलेले चिकन आणि त्याच्या कसं असं म्हणजे आपण लहान मुलाला खायला कसं देतो बघ फोडून फोडून त्याच बारीक तुकडे करून चिकनच हा हा ते चिकन तसं ते बारीक करायचं चिकनचं आणि काय करायचं ते भात काय-काय पहिल्यांदा काय करायचं भात घ्यायचा. तांदूळ आपण थोडस मीठ घालून तो अ ठेवायचा. म्हणजे तो तांदळाला दुप्पट पाणी घालायचं. आणि तो भात पहिल्यांदा एका वाफेवर शिजवून घ्यायचा. आणि नंतर काय करायचं एका लहान कढईत किंवा एका ह्याच्यात जो अं तू घालायचं किंवा तेल घालायचं आणि एक चमचा जिरे टाकायचं जिर तडतडलं की जो आपण अ आपण भात केलेला माहिती काय अळणी म्हणजे तो शिजवून घेतलेला इंद्रायणी तांदूळ घालायचा आणि त्याच्यात ते मटन स्टॉक घालायचा आणि ते एक पंधरा मिनिटं शिजवून घ्यायचं आणि तेच आपल्याला असं हा शिजवून घ्यायचं मग शिजवलं की नाही मग त्या जे तुकडे केलेले होते चिकनचे ते घालायचे आणि त्याच्या वरून तुपाचा म्हणजे आपण फोडणी देऊ शकतो. आळणी भात असा म्हणजे खूप मस्त लागतो. खायला म्हणजे तू तुझ्या मुलाला पण देऊ शकतेस. आणि घरात पण तुम्ही खाऊ शकतायसा.
हो स
होय होय आणि म्हटलीस तर चिकनचं आपण सुकं बनू शकतो जे आता आपण च ण बाजूला अम ठेवलेलं होत मग ते काय आता आळणी रास अं आणि भातामध्ये आपण जे स्टॉक वापरला मग आपण चिकन बाजूला ठेवलेलं असते. मग काय करायचं चिकण अं त्याला आपण एक मोठा अं म्हणजे कांदा घ्यायचा कांदा एक टॅमॅटो आणि जे आपले खडे मसाले आहेत ते टाकायचे, आणि त्या खडे मसाला परतला की, कांदा टमॅटो भाजून घ्यायचा आणि ते त्यात लसून आलं कोथिंबीर घालून किंवा आपण अं जरा असं वेगळी चव येण्यासाठी आपण जे अम् धणे असतात आपले ते जरासे त्यात टाकायचे. आणि थोडस सुकं खोबरं घालायचं आणि सगळं ते मसाले परतले कने मग त्याची बारीक पेस्ट करून घ्यायची. मग बारीक पेस्ट करून झाल्यानंतर कडईमध्ये तेल घ्यायचं. आणि खडे मसाले घालायचे तेलात गरम तेलात आणि-आणि मग मसाला घालायचा. तो आपण मिक्सरला वाटून घ केलेला मसालाय का नाही तो घालायचा. आणि मग त्याला तेल सुटूपर्यंत ते शिजवून घ्यायचं. आणि त्यात अं चवीनुसार आपल्याला जेवढं तिकट लागत तेवढं तिकट घालायचं मग त्याला जरा थोडासा कट आलाकणी तर थोडासा चिकन स्टॉक घालायचा. आणि जे आपण बाजूला काढून ठेवलेलं मगाशी चिकण होत. ते चिकन त्यात परतायचं म्हणजे तो चिकन सुक्का पण आपला म्हणजे मस्त लागतो. म्हणजे आता कसं आपण कोल्हापूरच्या साईड ला राहत.. त्यामुळे कसं दर रविवारी किंवा बुधवारी आपला चिकन मटणाचा बेत असतोयच.
होय जास्त म्हणजे रविवारी तर हेच.
रविवारी तर हमखासच असतो. मग त्यामध्ये आपण चिकन चिकन सुक्का आपण करू शकतोय. आणि-आणि चिकन आळणी भात पण करू शकतो. आणि लहान मुलांना पण च चिकनळ जे मी सांगितलं चिकनाळणी भात तो म्हणजे खूप आवडतो आणि खायला पण कस तो जास्त अस म्हणजे तू तुपात जरी केलीस तो तूप घालून जर तडका मारून जरी केलीस तर मुलं आवडीन खातात
हो
आणिन हम्म आणि सुक करतात किंवा रस्सा पण आपण चिकनचा करतो भरपूर पदार्थ चिकन आणि मटनचे आहेत जे म्हणजे आवडीनं आपल्याला होय पांढरा रस्ता पण आहे तुमच्या इथं कसं करचं पांढरा रस्ता
आमच्या इथं आता नारळाचं दूध वगैरे काढून घेतात पहिला आणि त्यात ज्यात आपले हे पांढऱ्या रस्याचे जे मसाला मिळत - पाकीट ते त्या दुधात घालून हा तो त्या दुधात घालून मिक्स करतात आणि थोडीशी काजू एक पासट काजूची जरा पेस्ट करून घ्यायची आणि आपले मग तेल घ्यायचं तेलात आपले खडे मसाले अ घालायचे आणि त्यात ते चिकनच अळणी आपलं असते ते घालायच त्याच्यात आणि पहीला मिरची जराशी ठेचून जरा पहीला टाक म्हणजे आपल्याला जरा तिख तिखट जरास लाग पाहिजे असल तर पहिले जरशी अशी मिरची - ची ठेचून टाकायची तेलातच आणि मग त्या चिकन म आपलं आळणी पाणी असते ते टाकायचं आणि नंतर मग हे पाच मिनिटानं - ते उकळू द्यायचं नाही जास्त असं फक्त गरम ह हलवत राहायचं त्याला आणि मग त्याच्यात ते दुध दुध मसाला टाकून जे ठेवलेला अस तो ओतायचा आणि मग कोथंबीर आणि मीठ म्हणजे आपल्या ह्याच्यानुसार टाकायचं आणि ते ढवळत म्हणजे असं राहायचं आणि वरून पण मग एक दोन तीन आपल्याला तिखट अशा मिरच्या बारीक मधून मधून कट करून त्या पण टाकायच्या
हा हा हा हा मग आमच्या इथं कसं करतात नारळाचं दूध तुम्ही सांगीतला काळ काढत्यात कणी त्याच्या व्यतिरिक त ना जे नारळ असतो आपल्याला तो हा त्याचे दोन तीनच फोडी आणि त्यात कसं खसखस काजू हा आणि ते हे अ पांढरे तीळ आणि त्यात थोडासा खडा मसाला घालून मिक्सरला बारीक करायचा आणि परत तो मसाला त्यात म्हणजे फोडणीत टाकायचा आणि थोडेसे खडे मसाले तो फोडणी - मसाला आणि ते दूध घालून त थोडीशी उकळी पण नाही फक्त गरम होऊ द्यायच दूध आणि ते दुध ह हा उकळी आणून द्यायची नाही मग त्यात चिकन स्टॉक घालायचा
घालायचा हा
होय असं म्हणजे आम्ही पण करतोय पांढरा रस्सा तांबडा म्हण चिकनच सुक्क आणि ते सांगित साळणी भात मग बघा तुम्ही मुलाला तुमच्या करून द्या
होय होय करते की चालतय ठेऊ